हॅलो
हॅलोओ
हाअ
मग स्टेपी बीपी असतील का का यात
स्टेफी नाही आवडत स्टेफी नाही आहे वाटत
येनार काय
तिन तिवला थाम डिलीट केती मग तिला आम् परवा भेटल्या तेव्हा घेमनलेलो काय केल्या काय नाही
हम्म घेतलेच ती फोन लावल असतो
अमित
नाके
नंबर वाठचा घ्याल लाव
नंबर कशाला मी घेतो की नंबर काय लगेच गावतेय
याम
न ने
करा सांग मेसेज करून काल ॲप डाउनलोड कर फोन करणारऱ आहे आता रेकॉर्ड पण दाब
सगळं घरोघरी गेला मेसेज टाकल त
टाकून बघ
सगल तर तूच सांग तुझ रिॲक्शन सांग
मी सांगतो मॅसेजर काय करेन ते
सांग आता नाटकी करू नको बोल
इथं कसलं इथं तसल काय बोलायचं नाही
आ जेवलीस आा हॅलो काय बोलतय
जेवलो जेव जेवलो
कोणा आलय काय
काका आहेत
हम् आलतीत गेलीत का हायत थांब म्हणायचं नव्हतं मग तोंड
हम्म
क्रीमचा पसपेटांचा वास यालाय
ग्रीन क्रीम बिस्किट
का कोण खायलय
हम्म स न वन वणन हमं सन
कॉलेज कधी चालू हाय
काय सांगाय नाही पंधरा तारीख म्हणलेलीत बाबा झाल आल की जवळ
पंधरा तारीख आलीच घकी आता आज सहा तारीख हाय
हम्म अ
नोटीस
हा न वा नटस्र
द कॉलर आदल्या दिवशी टाकत्यात की उद्या कॉलेज हाय म्हणून थर्ड इयर, बा मस्त. मुम हॅलो! हॅलो!
यालाय काय नाही आवाज? हॅलो! मला काय तिकडं जाऊ वाटणार नाही म्हणलं. हॅलो! आवाज इना बाळ तुझा हा!
हॅलो! हे कार्य अँप च असचं बोमबाय. फोनच येत नाही आवाजच येत नाही.
हम्म! मग फीडबॅक एक शी आ
ह्या फीडबॅक ला दोन स्टार द्यायचा. मला जेव्हा-जेव्हा आवाज येत नाही तेव्हा मी तसंच करतोय.
एक-एक देणार आता मी.
पहिल्या रॅप चं चालू झालं कने पहिल्या दोन ते तीन कॉल ला ला आवाज येत नव्हता. कुणाचा माझा हॅलो-हॅलो-हॅलो! ओरडत मग एक ट्राय कलो ब्लूटूथ घालून बोलायचं. मग ब्लूटूथ घालून बोलल्यावर मग मला व्यवस्थित आवाज आला. आणि जर तेव्हापासून कानाला जर ब्लूटूथ कनेक्ट करताना बोलते.
हम्म तुझ्या मोबाईलवर पाडून टाकीन.
नाई
काय? मोबाईलचा फॉल्ट डायरेक्ट
मला जाऊ वाटणार. जाऊ वाटणार नाही का? आवाज गेला. आवाज गेला. हॅलो
आज
आवाज गेलाय आ तालाआज आवाज चाललाय.
माझा यालाय काय नाही?
आत्ता आला.
हम्म तेच म्हणालोय
कॉलेजला
नाहीबाबा काय आता काय नाही तिथं काय इंटरेस्टिंग काय नाही आणि जायाचा लेक शानी पोर नाहीत काय नाहीत. हम्म.
मला वाटलं स्टेफी
तिचा काय संबंध हाय?
काय बग
कुच भी हा स्टेपी ताई म्हणतो मी ताई त्या स्टेपी च्या मग मी उभारलो की दिसणार नाही.
ती एवढी जाड नाही.
काय असल पण मी जवळन बघाय ना मागून उंचीमुळे तेवढं दिसेन असं वाटतय मी
नाही एवढी जाड नाहीये. भक्ती जास्त जाड हाय.
ती माझ्या डबाल हाय.
डबल काय चोबल हाय.
डबल हाय सोड बघितले नाही याला माग
भक्ती गेल्या पुण्याला
हा हा काय?
भक्ति गेल्या पुण्याला
गेली काय कॉलेज ऍडमिशन कराय
मामाकड गेल्या. तिथंच करत्या की ॲडमिशन
तेच की आता तिथचं राहील ती.
तिला तरी पण तिला तिथंच बघायचं जस ते डी वाय पाटीलच आकुर्डीच कॉलेज बघयल्या.
तर ब्याण्णव टक्क्याला फ्री मध्ये होणार तिज
नाही ओपन वाल्यांचं श्यानव का आठ्यांनव हाय. एससी बीसी ला पंच्याणव का काय तर आहे तिला एक्यांनव आहेत.
मला
तिला
आम्हाला एस्सी ला किती असल मग सूट?
ऐंशी पर्यंत
एवढी नसल
त्या कॉलेजचे डी वाय पाटील च तेवढी आहे.
मला ऐंशी पडली डी वाय पाटील ला मिळणार कि रे. फक्त जरा जनरल नाॅलेज चांगलं जरा हे द्यायला पाहिजे ना हे सीटी बीटी च ते
होय डी वाय पाटील पण पुण्याचा आकुर्डी च डी वाय पाटील
मी कावलापुरात डी वाय पाटील एम सीए नाही.
हाय पण ते चांगलं नाही ना आकुर्डीच ते आहे ना पुण्यातलं ते गव्हर्नमेंट आहे.
हे काय आहे?
पुणे युनिव्हर्सिटीत, पुणे युनिव्हर्सिटीत, तिथलं प्रायव्हेट बर भाऊ मामांना सांग कि कोणतर वायरवाले आलेत ते दोन मिनटात थांब मग ते गव्हरमेंट युनिव्हर् सिटी अंडर येते पुण्याचे एक कॉलेज हे बाकीचे प्रायव्हेट आहे त्यामुळे इथ फी जास्तय
कारण माझं फ्रीच होणार की
होय होऊ शकतय हा ती त्या एकाच कॉलेजला आहे कास्ट वगैरे बाकीचे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना तिथं कास्ट वगैरे नाही जेवढी फी आहे, तेवढी भरायला लागते
पुण्याला झालं माल पुण्यात जर मी फ्री होत असल तरी भारीच आहे मी हॉस्टेल ला पैसे द्यायला लागणार होय.
मग हॉस्टेल तर फ्री होय तुला
होय
नाही त्याचा काय प्रश्न आहे.
ऍडमिशन फ्री बरोबर. आणि कसं बी काष्ट आहे म्हणल्यावर व्हॅलिटी बिलिटी स
नाही ना हॉस्टेलचा काय संबंध आहे हा विचारून कर की ते हेच तर भावड्या जरा लवकर इकडे ये ते होय ते पैसे हॉस्टेलच पण येतात परत पण हॉस्टेल फीस जास्त आहे पण तेवढे येत नाही साठ हजार पर्यंत काय तरी येतात परत. हर्षद वायरमन आलेले म्हणजे हो जावा की
मायग्टना भारी हाय की का ऐंशी पडेल आहेत. आम्हाला कोणीनाही राव पण हा चप्पल स
बहुतेक मिळतात चांगले.
घेऊन जाऊन दिवसभर रे हे बाबा. पप्पांचा हाल
काय? इथ वाघायच पुण्यात इथल कोल्हा इथलं हाल कसल?
हम्म, हम्म,
हॉल कसली
काय कसलं हलू होय गावात तर मालबिल न्यायच वज न्यायच नाहीत आणय कराय झालं बाळव आणायला जायला किचकिच ऊन
आता काय पर्याय नाही
चालणं फिरणं दोन वर्ष जवळ जवळ
मग काय पर्याय नाही ना त्या जर चांगलं कॉलेज मिळाल तर चांगलं प्लेसमेंट झाल तर चांगलंच आहे ना
तेव्हा लेक्चर असत ना आमचं
होय कसलं लेक्चर?
ति एम सीएच
लेक्चर असतातच कि मग.
ह ह
आता मी आडवी. अ प्रोजेक्ट असते की आता मी माहिती काढतोय कॉलेजेसची काढालोय त्यामुळे तुझ्या वेळी इजी जाणार आहे ऍडमिशन घ्यायला
हम् म्हणजे मार्कावर ठरणार आहे सोड कस ते. अ जर का पडलं रे ऐंशी नव्वद.
जरा अभ्यास करायचा पडत्यात.
अभ्यास नाही करनार मी नशिबा वर असणं
मी नाही मी. लॉजिकल रिझनच शिकवतो.
हा तशी कोणा बरोबर आहे तिथे जाऊन यायला पाहिजे. कि मला
येतय लई बघून शिकलोय तू दोनला लेक्चर बघून तर कर
हम्म रिज रिंग झालं आणि कुठली काय. पंग बईंग असली तर काय काय.
आणि सगळे रिपीट क्वेश्चन्स असतात मागच्या वे जे असतात ते येतात मी कॉल करते थांब दहा मिनटं झाले.
री कॉल कशाला. तू करणार काय आता.
काय मी तेच म्हणालतो काय नंतर करू. मला कनेक्ट म्हळायला भलाला माझ्या टस्कच अंतर करत
हा मजा आज ह नंतर बरा नंतर बरा हम्म चा